हॅलो
हॅलो
हा काय करताय
काय नाही घरातलंच चालू आहे बघा तुमचं काय चालू आहे
आवरतीये मी पण घरातलच
हा हा तबेत पन बर
आहे की तुमची
हो आहे हे बघा बरेच आहे
हा हा काय मग चहा पाणी वगैरे हो याय लागला
हो आता चहा करणार तुमच झालं
तेन आवरला आमचा
हा हा काय मग आज काय केलं ली नवीन
आज नवीन असं काही नाही मुलगी ज टिफिन हे ते दिवस या
हा हा टिफिन ला काही केलता मग
आज काल गेली नाहीती शाळेला पहिल्या दिवशी मग आज तिचा स्कूलचा फर्स्ट डे होता काही गडबड झाली त्यामुळे तिला दिला नाही म एक वाजता नेऊन दिला मॅगी करून दिली ती
हा हा
हो
मॅगी वगैरे अलाऊड करता स्कूलमध्ये तस
नाही करत खरं म्हणजे रडत होती जास्ती ती मग आता आवडीच वगैरे नाही काही केलं की मग परत जायला बघणार नाही शाळेला म्हणता न म जरा एक दिवस म्हणला मॅगी देऊ्या मॅडमांना सांगूनच दिले होते ते मागच्या दिवस अलाव केलेत काय बोलले नाहीत लगेच
हा हा
पासून देताना चपाती भाजी काय असेल ते रेग्युलर
हा स्कूलमध्ये टिफिन वगैरे सगळं चेक करतात ना तिच्या
होय आता ते शेड्यूल एकदा दिलं क नाही म्हणजे आठवड्याच तर ते बरं पडते ना
हो
हे आपल्या मनान द्यायला गेलं कि मुलांच कसं
म्हणजे, स्कूलकडून शेड्यूल मिळतं. ते तुम्हाना
होय.
हा हा हा.
म्हणजे वीकली शेड्यूल असतयं. आता सॅटर्डेला कोणतं काय द्यायचं? मंडेला
हा हा हा हम्म हम्म! स्ट्रिक्ट असते काय? असं काही नाही.
नाही स्ट्रिक्ट असतयं की, जर आता मंडेला मटकीची उसळ आणि चपाती जर सांगितली त्यांनी आणि आपण दुसरं काहीतरी दिलो तर लगेच कॉल येतोय. हे का दिलाया? तुम्ही आज म
चांगलंय कि, मग त्यांच्या सोबत आप आपल्याला पण मिळते, म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळया वेगळ्या.
हा आणि पौष्टिक होतयं ना सगळं बुधवारी आणि शनी, बुध बुधवारी कसं पराठा किंवा दही धपाट हे असं असतं. आणि शनिवारी काय? आंबोळी, इडली, पेपर डोसा हे ते असं
हा हा तिकट वगैरे खाते ती आता.
खाण्याच्या बाबतीत तिचं काय नाही. टेन्शन नाही. काय दिल ते खात्या खरं एकदा रडत्या म्हणजे, असं मनात नसलं तर मग झालं. बिनसल सगळं.
होय, लहान मुलांनाच तसचं मूड असेल
ह ह आता हिला आज मी पहिल्यांदाच म्हणल मराठी शाळेत तेन वगैरे बसवणार होतो, मी स्टार्टिंगला. खरं झालंच नाही. टाइम बी ला नाही तिला बसवायला. मग डायरेक्टली तिथं स्कूलमध्ये घा बसल्या वरती कस जरा हि रडत नव्हती, पण एक दुसऱ्याच बघून आपल्याला पण रडायला येतयच की
होय होय पहिल्या दिवशी एका आठवड्याभर सगळी मु
हा हि ज्या वर्गातली दोन मुलं रडायला लागली होती बाकी सगळा वर्ग शांत होतात तीस जणांचा पट आहे त्यांचा दोन मुलं रडत होती बाकी ती सगळी शांत होती तर त्या दोघांचा बघून ही पण लागली रडायला
आमच्यात पण तेच आहे आता हम्म हम्म आमच्या पण शंभूला आज बघून आलय सोमवारपासून तून पुढच्या सोमवार पासून आठवड्यानंतर न पाठवा म्हणून सांगितलेत
होय
तर जरा एज च प्रॉब्लेम आहेलाय ना सहा महिने अजून लहान आहे असं सांगालात त्यांनी मग जर र्या सहा महिनत आता जर ऍडमिशन घेतलीत आणि जर त्या दुसऱ्यांच्या सोबत जेवढ स्टडी असते ना त्याच तेवढ हे पण कव्ह झालं ह्याच्यात शंभूचा आमचा तर मग नेक्स्ट इयरला त्याला ऍडमिशन करता येते नाही ते मग आहे तसं नर्सरी अनेक वर्ष कं डीलीट करायला पाहिजे असं सांगितलं ते वय लहान अस त्यामुळ
हो हो. तिच पण आता स्कूल टायमिंग अकरा ते दोन आहे पण सीबीएसईच काही टाइमिंग चेंज करणार होती आणि सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत.
हा हा.
त्यांच पोर्शन जास्ती असतोय त्या मग
होय.
हम्म.
फी वगैरे कशी आहे तिथली मग
फी नर्सरीला म्हणजे सीबीएसई ला घातलाय त्यामुळे चौदा हजार आहे वर्षाची. पण पॅकेज वाईज आहे. म्हणजे एक साथ हजारच पॅकेज आहे आणि एक चौदा हजारचं पॅकेज आहे. म सात हजारच्या प मग फक्त त्यांची स्कूल फी जाणार. अ त्याझा स्कूल युनिफॉर्म तीन आहेत म्हणजे रेग्युलर घालायचे दोन आणि बुधवारी आणि शनिवारी घालायचा एक वेगळा स्पोर्ट ड्रेस.
हा स्पोर्ट्सचे पण असतात ना दोन दिवस काहीतरी,
ते दोन दिवसात तो एक ड्रेस वेगळाच. बाकीचा शूज सॉक, वह्या, पुस्तकं हे सगळं म्हणजे पर्सनली आपण आणायला लागतय. मग ते आपलं ते हा. आणि भरपूर आपण आणायला केल ना की जास्ती कॉस्ट पडत्या. म्हणता ना पॅकेज वाईजच घेतला आम्ही. चौदा हजारच, म्हणजे काय काय आणि आपल्याला टाइम पण भेटत नाही ना जाय णिनी किती हूडकणार आपण. आणि त्यांना जस पायजे तस घ्यायला पाहिजे नाही घेतलं की मग त्यानी आणि चेंज करून आणा
होय होय काय रूल्स आहेत त्या पद्धतीने राहायलाच पाहिजेल आपण
म्हणताना म्हणलं पॅकेज घेतलेलंच बरं
हम्म हम्म हम्म
तशम काय नाही बघा निवांत
हा हा आमच पण आता ते स्कूलच एकच विषय डोक्यात आहे सगळ्यांच्या घरात
होय कुठं घातलाय त्याला
त्याला इथं इचलकरंजी तकवडे ला किशोर अकॅडमीला
किशोरी
हा किशोर
किशोर का
हा हा तिथ पण फी स्ट्रक्चर स्ट्रक्चर असच आहे म्हणजे चौदा हजार आहे आणि प्लस गाडीच आपण जर लावलो असल तर ते वेगळं द्यायला लागतय ते दहा. ते बारापर्यंत जाते असं सांगितलंत मग लगे लगे काय गाडी लावून काय योग नाही कारण हा शाळेलाच जातोय
होय.
त्यानंतर ना मगं लावायचं म्हणालोय?
हा हा. मी पण अजून हेची फी वगैरे काही भरलेली नाहीये, म्हणजे पहिला बघूयात म्हणलं एक आठवडाभर जाते का गेली तर फी वगैरे बरायला काही नाही नाही तरी एकदा फी भरली की अडकून बसल्यासारखंचय ते जबरदस्ती बस जरी नसली तिला पाठवायला पहिजे, म्हणताना मगं सर पण जरा ओळखी सरांना सांगून वगैरे म्हणलं थोड्या दिवसात देतो पण सांगितलंय मथं येड पर्यंत.
हम्म हम्म ओळखिच्या असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही सोडा.
हो ऍडमिशन घेणार त्यांनी आता तिच डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचे आहेत
हा हा म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचं काही तुमच्या म्हणजे तिथल्या स्कूलमध्ये आहे तसं?
का सर्टिफिकेट नाही ज म्हणजे बर्थ सर्टिफिकेट नसते का? ते आणि आधार कार्ड, तेवढंच मागितलंय त्यानी, आधार कार्डचा झेरॉक्स आणि आहे बस सर्टिफिकेट तेवढं ओरिजिनल मागितलं
हा म्हणजे आमच्या इ ह्याला ह्या अशा इ कस सांगितल्यात? अ आत्ता नर्सरी एल केजी व केजी ह्याला काय आपण कास्ट सर्टिफिकेट युज करू शकत नाही, आणि पहिली नंतर, तर दहावीपर्यंत जर आपलं कास्ट सर्टिफिकेट असेल ना तर ते आपण दिलं ना तर त्यांची जी काही फी आहे ना त्यामध्ये पन्नास काहीतरी ऑफ मिळते आपल्याना ओबी सीच हा
हा हा हे काय म्हणजे खज प्युअर खाजगी असल्यासारखंच आहे त्यामुळे इथं काय नसत नर्दश
हा हा हा
हो
त्यामुळे जरा हे ह्या शाळेचा विचार करायला लागल आ
हा हा त्या आणि बरं आहे खरं ते बरं पडतय कारण की आ आता ज जसं आता हि नर्सरीला चौदा हजार रुपया आहे पुढच्या वर्षी आण गे की आणि दोन अडीच तीन हजार वाढत्याातच ह आता दरवर्षी वाढत जाणार आता इ तर गल्ली दि आमच्या मुलगी षा म्हणून तिच तरज काहीतरी ते आता मोठ्या गटात गेली हा तर तिझं सिनियर कि जिला आहे वीस हजार दुजी वर्ष जी
बापरे
आणि गाडीचा आठा आजार शरद ला यती
आणि तिथं कंपल्सरी म्हणजे स्कूल बस पण ते कंपल् शे
होय कंपल्सरी असं नाही आपण लावल आहे ते सोड खरं वर्षाला अठ्ठावीस हजार गेलं हथच अठ्ठावीस ते बत्तीस हजार पर्यंत जाते
होय बाकीच नाही त्यांच काही इव्हेट् असले तर त्याच्या आणि वेगळच फी असतात शिक्षण म्हणजे सगळं बाजारात झालंय पैशाच
आता खरं मराठी शाळेमध्ये घालून म्हणजे असं चालत पण नाही मुलांना कारण की सगळीकड नुसतार इंग्लिश हिंदी हे सगळीकडें झालंय
हा आणि आता कस हे मराठी मिीडियमचे जे शिक्षक पण असं एवढं काय ग्रॅज्युएशन मध्ये हवी बारा कंवा ग्रॅ्युएशन कंप्लीट असले एवंच बघा लागत अशा विद्या म्हणजे अशा व्यक्तींना पण ब घ्यायला लागला तर जॉब साठी शिकवण्यासाठी त्यामु तिथं जरा प्रश्नच पडत तेत
हम ह मी पण काय नव्हत आमचं डोकं खायल ति लरी शाळेला जायच्या अगोदर जात तो जातो म्हणून नाचल्या जात्या म्हणजे नाही तिथं गेल्यावर ती पण कॉन्फिडन्सली म्हणजे प्रे वगैरे चालू होतं त्यांचं सगळं चालू असताना एक ते कॉन्फिडन्सली जाऊन थांबल्या केल्या आणि ज्या टायमिंगला रिटर्न म्हणजे वर्गात जाऊन बसायची वेळ आली त्या टायमिंगला मम्मा मम्मा म्ह णून लागली रडायला, तरी पण मी बाहेरच थांबले होते तिला आत वगैरे मॅडमांच्या जवळ थांबवलं होतं लईच जोरात रड ताना मग त्यांनी बोलवून घेतलं, जवळ जवळ आम्ही अकरा वाजता गेलेलो तिथं स्कूल मध्ये साडेबारा वाजले तिथ च आणि घरी आले, पटापटा टिफिन वगैरे केला. आणि एक वाज या टिफीन द्यायला गेलो. म टीफी न खाऊपर्यंत थांबले तिथ आणि दोन वाजता घेऊन आले.
हम्म जास्तच गोंधळ उडला असेल तुमचा
होय आज जरा पहिला दिवस होता म्हणून काय नाही एवढं केलं तिला आता संध्याकाळी काहीतरी टि फीनची उद्याची जुळणी करून ठेवायची, सकाळी टिफिन रेडी करून एकदा पाठवलं की दुपारीच आणायला जायच. जरा एक चार दिवस कस मुलं हा रड तातच ते
होय
त्या आपण इझिली किंवा म्हणजे हा बाबा रडायला लागल्या म्हणून थांबायला गेलं तर मग ती लईच
लईच रडतात होय आणि आता रडाल्या म्हणून थांबलं की ते सवय लागली ते, मग नंतर पण थांबच म्हणत्यात मग
तरी पण आम्ही म्हणजे थांबलेलो पण तिला माहित नव्हतं की आम्ही बाहेर आहे ते. म्हणजे जर लईच एकदम रडायला लाग तर घरापासून जरा स्कूल लांब आहे ना मग एवढ्या लांब जाणार कधी आणि म्हणून आम्ही थांबलेलो ति थच थोडावेळ
हा हा.
तर नंतर नंतर बसली शांत तिला मॅडम वगैरे सगळ्या ओळखीच्या आहेत चॉकलेट दे हे दे करत तिला घेऊन घेऊन चालू होतं सगळं.
बरबरं
मग
हॅलो
हा बोला की
आवाज येतोय?
हो येतंय.
हा हा चालेल बघ्या मग आणि भेटूया कधी कधी आपण
हो ठीक आहे चालेल
हा ूप आहे
हा हा